हॅलो.
अगं आत्ता आलेला कि मला कॉल.
अगं तेच तुला सांगालोय मी तुला कॉल लावा लागलोय तर ते कॉलच लागना झालंय ते म्हणालय त्यांनी म्हणालं ल्यात की तुमचं कम्प्लीट टास्क झालाय म्हणा लागल्यात तुझ्यासोबत पाच कॉल झाल्यात पण पाच कॉल झाले नाहीयत तीनच झाल्यात तीन काय दोन
अगं आता मला कॉल आलेला तुझा मी उचलला पण तो म्हणजे कट झाला.
असं झालं काय?
हा म्हणजे माझा नेट बंद असेल म्हणून म्हणत असेल माझ्या मती.
म मी तुझा कॉल झाल्यावर परत एकदा लावतो तुला घे. तेवढस चार टास्क अजून चार्टस क राहिलेत माझे. चार कॉल हा चार कॉल राहिल्यात.
माझा अजून एक हाय एक आणि अजून एक आहे माझा म आणि परत येईल मला पण वाटायला लागलेय.
तुझ्या आता किती कितवा टास्क सुरू आहे म्हणजे पाच, दहा, पंधरा?
आता दहावा म्हणजे आता नव्वा चालूय आता दहावा लागणार. म्हणजे पाच पाच या लागलं म म्हणजे ते पहिलं चल गं. नाही टेस्ट पण असू शकत्या मला पण कनी म्हणजे ते ट्रान्सलेशनच आहे काय नाही ते वीस आलतं मला पण पहिला आणि आता वीस आलंय म्हणजे आतापाला पाच पाचच कॉलिंगच आलंय हे पण आता.
हा हा हा हा.
म असल असं की वीस वीस च येणार असल असं.
नाही गं वीसचा नाही तीसचा फोन फ्रेंड टास्क हायत ते. येईल म आता तुला पुढं रिफ्रेश जसं करेल तसं येईल.
हम्म म्हणजे दहा आणि परत येणार ना.
हा.
मग आता कुणाला लावायचं रे बापरे!.
आपल्याच ग्रुपच्या ह्याच्यातलं लावायचं ग त्यांनी सांगितल्या अग ग्रुप परती की काल मेसेज टाकलेले आहेत की दुसऱ्या कुणाला मेसेज तुमच्या ओळखीच्यांनाच फोन लावा दुसऱ्या कुणालाच मेसेज करू ना कॉल करु काय कॉल करू काय म्हणून विचार न का असं आढळल्यासुमने ब्लॉक केलं जाईल म्हटलं.
तसं का म्हणजे कायतरी झालं असेल ग हम्म हम्म.
आणि काय मग?
काय नाही ग मला पण ए मधी म्हणजे लेडीज न कॉल केलेली अगं.
हा हा हा.
ती म्हंटली मग मी बोलणार आहे बोलली मग ती म्हंटलं ठीक आहे मग बोल म्हंटलं. मग ती मला बोलली की तुला पण जर लागत असल तर करू शकतेस तू कॉल. मला म्हंटलं हा ठीक आहे म्हंटलं मग.
हम्म ह.
आणि
मी अजूनपर्यंत ते कार्याच्या ग्रुप मधल्या अननोन म्हणजे आता कुणाला फोन केल नाहीये बघ. आता तू बघ. आता तू मैत्रीिणीस बाकीच्या आमच्याच ग्रुपमधले आता थोड्या पार आहेत त्यांनाच मी फोन कर करून संपवले घर पण मम्मी मला परत बहिणीला वगैरे फोन लावून मी तसं सं
हम्म.
पण तरी एक एकदा काय होते त्यांनी कामात असली तर त्यावेळी एक एकदा कार्या पूर्ण
हम्म.
कार कार्यापूर्ण येतय ग की आजच संपवा म्हणून.
हा हा हा.
मला पण अजून होत म्हणजे? आता अजून वीस कॉल यायचे आहेत मग माझं
व मला आत्ता क नाही सकाळी मेसेज आलता की तुमचे टास्क कंप्लीट करून घ्या मग तुम्हा ट्रान्स्क्रिप्शन टास्क पाठवलं जाईल म्हणून.
काय खरं म्हणजे आता बंद पडणार आहे काय या?
नाही अजून तीन महिने आहे ना.
म्हणजे
अजून तीन महिने तर ते गृ मला हला कार्या अँप ला आलतं हे ला आलंत ग म्हणजे पर्सनलला ते व्हॉट्सअपचं कार्य असतं ना त्यांनी सकाळी मला मेसेज टाकले कार्याप अजून तीन महिने ह्या काम असं म्हणून सांगितलेले.
हा हा म्हणजे हे तीन महिने तीन महिने गॅप सोडून सोडून येते काय?
काय माहत नाही ग मला पण. कारण की मी ज्यावेळी लास्ट केलत क नाही ते काहीतरी डिसेंबरमध्ये ते डिसेंबर नाही लई झालं दिवाळीच्या आधी संपलेला माझं.
दिवाळी नंतर ना आता आलंय तुला दिवा तरी म्हणजे झालं की ग बरंच वर्ष
वर्ष कुठ वर्ष झाल बरेच वर्ष नाही वर्ष
बरेच महिने झाले ग असं तरी किती महिने दिवाळीला आता बघ ही दिवाळी यायला
ऑक्टोंबर नोव्हेंबरला काही तर होती
हम्
ह तर त्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ए
शेवटलाय येते कि काय
काय माहित बाई आता या मला असं वाटायला लागलंय दिवाळीच्या आधीच सगळं येतय वाटतं कारण की त्यावेळी पण दिवाळीच्या आधी आलत
मग तेच की म आता दिवाळीला वर्ष होणारच की ग
अ ब असू दे काय तर ते तीन महिन्यात पैसे कमायचं कमायचं जेवढं टास येतील तेवढं टास्क करायचं
अगं खरं मधी मधी बंदच पडतय ते काय नेमक
हॅलो आवाजच कटकट आलाय तुझा हा बोल
मधी बंदच पडतय की म्हटलं
होय
हम
काहीतरी टेक्निकल इश्यू वगैरे असल नाहीतरी त्यांच टास्कच प्रोजेक्ट ते त्या वेळेपर्यंत करायचं असेल ग
हम् आणि बाई बायका तर काय न्हवच एकटीन बोलली कनी पेमेंटी येइनि पेमेंट येइना तर सगळंया चालूच करत्यात
ह ह
बघकी आता पैसे येत्यातच ना तीते काय कुठ येऊ देत्यात काय म्हणून
होय आता प्रोसेसिंग मध्ये दाख कस असत एक सात आठ दिवस तर दाखवत सात किंवा चौदा दिवसात त्यांनी त्यावेेळपर्यंत थांबतच नाही नाही लईच वेळ झालाय अजून आलंच नाही असंच म्हणत्यात
ह्म काय आता जरा आता आपलं पैसे काय कुठ जाणार आहेत काय येणारच आहेत की परत
बकी तर
काय कस कुणी बायकांचं काय सांगता येत नाही पैसा म्हणजे आता क नाही
काय बाई
हम
काय काय तू नथ शिकणार होतीस शिकलीस का नाहीस ग
शिकलो की
काय काय शिकलीस
मी बांगड्या परत नथ परत एक हार शिकलो बुगडी परत अ आंगठी
हम्म
हम एवढंच शिकलोय
मग मग तू काय असं करून देत्यास वगैरे म्हणजे असं विकत्यास तेन काय नाही
अगं मी आता शिकलोय खरं दोन ऑर्डर आल्यात सोड म्हणजे एक म्हणजे तिला विचारायचंय मला कि त्यानी कनी म्ह नातवांना पूर्ण सेट पाहिजे त्यांना म्हणजे काय, मंगळसूत्र आणि कानातलं.
हा.
असं तर मग मी ते कितीला विकायचं हे मी तिला विचारणार हाय आणि पो, म्हणजे माझी मैत्रिण हाय, तिन म्हंटल्या मला कानातलं, हार आणि बांगड्या पाहिजेत. तिला. तर ते कितीला मिळतं, हे पण तिला विचारायचंय? म्हणजे वेगवेगळं दीऊ? का एकत्र म्हणजे एकच अस देऊ, विचारायचय तिला? एकच
सेट मध्ये दिलं, की कमी लागल. वेगवेगळं दिलं की असं जास्त लागलं.
म्हणजे स तेच ग म्हणजे सेट कितीला विकू असंच तिला विचारायचं.
ह, हा, हा.
हम्म्. तिला आता बघतो मी, कार्यावरच कॉल करतो.
की ग. पाचशे, साडे -पाचशे पर्यंत आसत्यात वाटतं? सेट.
हम्म् अ, म ते लईच महाग होतंय ग.
नाही, सांगाय पाहिजे ग मी. आता, अ. इथं आमच्या इथं कणी नाट नाट्यगृहात एक, महिला दिना दिवशी कनी म्हणजे असं तेच सात -आठ दिवस असे सल्लग तिथं कनी. बायका असे स्टॉल वगैरे लावलेलीत. त्यात एकटीनच लावलेली. मग, तिला साधा म्हणजे असं पूर्ण असं मण्याचं होतं. फक्त एकच मधे असं कमळाचं होतं काय. तुझ्याकड आहे बघ ते. ते, ते कमळच आहे ना? ते फक्त तेवढंसच होत, तिनं किती वेळ सांगितले असेल सांग? साडे-तीनशे सांगितलेती, तेवढ्यालाच.
अगं बाई!
ती म्हंटली की, म म्हण्या वगैरे सगळ्या महाग असत्यात. आम्हांना पण परवाडायला पाहिजे. त्यात आमची कंबर वगैरे दुखं ती अशी-तशी ती बोलाय लागली होती.
हा. म ते मला नाही गंमना, मला कसं तर वाट ते त्यामुळं मग.
ते सोड आपण, त्यात काय एवढं. आणि सामानपण, कनी म्हणजे सामान असं हेज्यात मिळतंय होलसेलमध्ये. त्यातनंच घ्यायचं, तू जर करणार असलीस तर.
होय-होय, आ ता, ते जावून आण.
आता तू दोघींसाठी तर तू घेणार असलीस, तर तुला जरा महागंच पडणार. आणि एक चौघी-पाचजण जर झाल्या. आणि त्यांच्या तुला ऑर्डरी आल्या, म नंतर तू. होलसेल मधनं घेऊ शकतेस. ते लयीत-लयी, दोन हजार रुपये येईल त्येजा खर्च.
नाही गं. मी ठेवू शकतो ना, घेऊन तरी खरं?
हां.
म,
म-माझी जी बहीण आहे कणी? ती करत्या का कणी. म, तिनं चौदाशे रुपये मध्ये सगळं सामान आणल्या अगं. कोल्हापुरातन आणली ना ती होलसेल मधन कोल्हापुरात स्वस्त पडतय. आणि ताई, आमच्या इथं बघितलं तर जरास महागच आहे सोड. दोन-हजार पर्यंत
तोवर स्वस्त पडत नाही.
हा. ऑनलाईन मागवलं तर? उलंट, लंयीच भारी.
मग ऑनलाईनच, मागवलेल बरं गं.
तुला त्या मण्यांची वगैरे नावं, माहित आहेत का नाही? मग.
नाही माहिती ग. तुला काय, मला सांगितलंच नाही तिनं.
आसं आहे व्हय.
मी पण विचार आ. हॅलो.
हा, मला पण करून दे. म्हंटलं, कधी तर म्हंटलं.
होय-होय.
काय होय-होयच, म्हणताय? मी, करून देत नाहीसां.
देतो ग.. देतो की. देईल काय इथंच आहेस आता कुठं जाणार आहेस?
नाही बाई कुठं जाऊ.
मग.
अभ्यासाला कंटाळ आलाय मला टी व्ही बघून पण.
मी पण आता कॉलेजर जाणार आहे बघ.
होय.
हम्म.
काय करायला एवढं येतंय संध्याकाळचं?
ते दादाचा एका बर्थडे हाय. आणि डान्स प्रॅक्टिस पण आहे जरा बघू.
मग किती वाजता जाणार आहेस?
सात वाजता बोलवल. सातला म्हणजे कोण येत पण नाही एवढं. हम्म बघितल आता गाडीत जरा चार्जिंग हाय जरासंच आहे खरं. आणि कॉलेज वर जाऊन लावायला पाहिजेत.
मग केक तेन तुम्ही घेऊन चाललायसा सकाळी? तिथल्या तिथंच.
नाही नाही पैसे दिलेत सगळ्यांनी जाताना घेऊन जायचं आता.
हे थांब ठेवतो मी दहा मिनिट झालेत.
हा हा.